आता कसए?
फक्त असच बोलायचय
हां का, एक रा एक कॉल राजकारणावर होता का?
हां मग तसे प्रश्न दे ना काय तर त्याला पहिल्या पहिल्या वेळेस जे प्रश्न विचारलेले का तेच प्रश्न आहे सगळ्या कॉलला आपल्या.
हां का?
किती प्रश्नए म्हणजे तुम्ही किती वेळ बोलणार कशावर बोलणारे आता मी ते ऑप्शन दिलेले त्यांनी समजा तुम्ही समोरच्या व्यक्ती सोबत कोणत्या विषयावर बोलल्या मग तिथ धर्म पण ए बरं का राजकारण पण ए आणि आणखी दो तीन तीन ऑप्शन म्हणजे असे पाच ऑप्शन त्याला मग कुठल्याही एकाच ऑप्शन वर क्लिक होतं एका वेळेस
हा का एकच ऑप्शन निवडू शक
एकच ऑप्शन निवडू शकतो समजा. पण आता वरती त्यांनी विचारलं विचार नाही तुमचं पूर्ण नाव ते सांगा? त वरती दोन ऑप्शन होते. त्यांचं पूर्ण नाव पण घ्या एका ठिकाणी अस होतं पूर्ण नाव आणि कॉन्टॅक आणि दुसऱ्या ठिकाणी होत पूर्ण नाव आणि त्यांचा पत्ता तर मग जर कॉन्टॅक वर जर क्लिक केलं तर पत्ता नव्हता येत मग त्याच्यापेक्षा पत्त्यावरच करायचं मग असं, हां मी त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवली बा मी तुम्हाला टाकीन ते.
बरं
त्याच्या वर म्हणजे त्यांनी दिले ते ऑप्शन दिलेले त्यांनी.
हे काय झालं मागच्या वेळीचा आला ना तो आमच्या गुढी पाडव्याच्या दिवशीची मुहूर्ताची वेळ त्या दिवशीच होती घरात म्हणजे जेवू घालते. तर सगळा राडाच राडा आणि त्याच्यावर त्या काय म्हणेल मला दोघी तिघी अशाच वाचला मेसेज तु वाचलच नाही. म्हणे तीन तीन मिनिटं बोलायचं ते दोन दोन मिनटं बोलायचे काही पण बोलायचे अ आण. काय? म्हणे वीस कॉल करायचे म्हणे लगेच करा म्हणे नाही तर ते संपून जाईल म्हणे अरे ते वाचला असतं तर पडलाच
मग आवो मी वाचल सगळ मी आरूणा ताई म्हणली होती त्यांनी सांगितलं. गप्पा नाही मारायच्या ते पहिला काॅल म्हणजे पहिले दहा काॅल हाय ना आपल्याला गटाविषयी बोलायच होत समजा
नाही नाही ताई नाही मला ज्या त्या सरांना फोन केला का कार्य ॲप साठी तेव्हा मला यांच्याकडून समजल. विस्तार झालं म्हणे नाही नाही म्हणे ते पाच पाच कॉल करायचे पण दहा दहा सेंकदचे करायचे होते
हवं का
ना आपण रिफ्रेश करून अकाउंट ला बघितलं असतं ना. तर आपल्याला कळलं असत ते कॉल सबमिट झाले का नाही झाले ते त्या तेव्हा लगेच रिपेमेंट होत बघा ते आपण बघितलंच नाही असं झालं ते मला काय केलं सरांनी? फोन केलता त्यांचे कार्य बाकी होते ना पाच आता फोन दहा जणी करायचे होते मला नाहीत मला माहीत नाही म्हणे कोणी घेतलं कोणी नाही? तुम्हीच होत्या म्हणे त्याच्या लिडर करणाऱ्या काय म्हणून मला माहित ते तुम्ही करताय म्हणून मी तुम्हाला कॉल केला म्हणे आधी साधा आणि मग तुम्हाला आता कार्या वरुन कॉल करतो म्हणे तेव्हा मग ते दहा मिनटं वेळ होत बोलाल तर बोलून घेत तेवढं ते तेव्हा कळलं मला अरे च्या म्हटलं अस असं होत ते फोन केले म्हटलं पाच पाच मिनिटाचे कॉल
आ आपूण गेले पाच पाच पाच पाच मिनिटाचे मी गेले की नाय त्याच्यामदी
सबमिट, आणि ते पेमेंट कशाला यीन आपल्याला.
माहिती आहे का म्हणजे सबमीट तरी कसं होईन बई ते किती कितीसंक नही किती कॉल झाले तीन मिंटं झाले ते आजूनबी सबमीट नाही ते आजूनबी सबमीट नाही होऊ राहिलं ते.
नाही तेच ना मा बरं कोण झालं नाही बर का सगळयानी असंच केलं ना.
हा आणि मी आता कार्याचं ग्रुप एकदम स्पष्ट आणि क्लिअर टाकलं होतं तू इथून पुढं काही कार्यात काम येते की नाही येते मला काही माहीत नाही आले का वैयक्तिक व्हॉट्सअप ला येईन किंवा वैयक्तिक कॉल ला येईन असं तरी मला दोघी तिघी ना घुम घूम प्रश्न विचारले तुम्ही ग्रुप कून बंद केला म्हणून, या अशा राहत्यात. पागल बाया दो
जाऊ दे मग, काय डोक्याला ताण ते आल पर्सनलला त घ्याय घ्यान म्हणा? फायदा पर्सनलला येउंदे मंग पर्सनलला येउनबी इस्वी ना सोडी कायरी
हा तिनं कुठं ग्रुप वर मेसेज केलता त्या मॅडमनं तं कॉल आलेलेये तुम्ही अशे अशे या पद्धतीनं कॉल सोडवा.
काहीच नाही तो जे हे कॉलेजीचे मेसेज आहे का ते सुद्धा पर्सनलला झाले होते
हा
तिनं नंतर मग ते एकदा रिफ्रेश केलं कार्य तवा त्याच्यावर आलं.
जाऊ द्या ना मग मी काय केलतं माणसाचा ग्रुप केलता ना मग मला, त्या मॅडमनं माणसाच्या ग्रुपला घेयले. जिल्ह्याचा हाय डायरेक्ट तो ऑल आहे म्हणजे सगळे जिल्हेय त्याच्या मधी त्याच्यावर कळतं कार्य कधी येणार आहे काय येणार आहे. ते सर चांगलेय, हरियाणचे सरये ते पण ते छान हे ते समजून सांगते कधी कार्य येणारे काय नाही म्हणलं ते कार्य यायच्या अधी काम पहिलं येतं कराल
मंग काय रीक बगा
किती, माहितीय का ताई सोळाय सोळा
रिकामा मेला तर कायच करा त्याच्यातले हे पाच सहा डिलिटच केल रोजचं केलं
मग काय निस्त वय का सळीकडून घाल एक काम सोन होत नाही
तुम्ही अक्काला विचारा एकाद्या वेळेस माझ्या विरही सारखं फोन चालू त मागच्या वेळेस कार्याचे फोनचं आलेत तेव्हा
ते काय होत होतं कोणला काय यत बी नव्हत त्याच्यामुळ म ते म करण बी चुकीच होत ना समोर च तुला बोलता आलं पाहिजे आता या आमच्या गल्लीतल्या बाया त ना रेखा बाई तेे आओ त्या काईच बोलतं नाई नीस हा हो तेवढंच करायचय आनं हान हून केल नं कसं काय होईल ते
त्यांना तरी कोणी साथ दिली अस ण कराल म
ते आहो ते रे मंग मी तुम्हाला काय सांगू राहिली जे कॉल करेलय का ते कॉल सगळे अशेच ना मंग
कॉल नी होत तो म
होत असती माहिती का समोर दोन्ही व्यक्ती बोलल्याच पैजे
हा
मला बोल सांग का तीस एक जणीन कॉल केली बर का ताई त्या काळाम हे ते जर आपले अ शंभर शंभर न् जर पेमेंट जर झाला ते पेमेंट व्यतिरिक्त माझं याच्या सोबत मग एक गृहीत धरलं गृहित धरलय असं त्यांनी कॉल महिते का ये गृहीत धरलेच नाही गेले मग ते काल कॉल तर ते दहा दहा मिनिटाची नव्हतेच ना त्यामुळं गुळ गृहीत नही धरले गेले मग ते पेमेंट कस काय येईन मला बी येणार नाई समोरच्या व्यक्तीला बी येणार नई
ते बर का मंग पाती पुढचा कार्य घेता की काय?